हा बोला.
मला म्हणाय सुरवातीला फोन केला मला वाट म्हटलं मी इथं शोधा लागले इथं काय नावच येईना तुम्ही
हम हा होय व्हॉटअपला केला होता. ते तेच म्हटलं बोल आता झालं हे झालं की झालं मग जेवण.
होय होय आता देहडला
दीड ला होय.
होय.
हम्
तुमचं पण तेव्हाच असतय ना?
होय दीड दोनच्या दरम्यान
हा, हा, हा, मग आता तुमचा स्वयंपाक चालू आय की केला मग कसं काय काय?
स्वयंपाक आजून क मम्मी थोडंफार काहीतरी करल नाही तर मग ती काय करणार नसली तर म मला करायला सांगल म मी करणार.
आ, हा, हा.
ती काय वरच करत्या निसत चपाती, भाकरी, भात करत्या फक्त मग भाजी, आमटी काय असल ते मग मिच करतोय.
हा, हा, हा, हा मग चालतय की.
मग जर मला टाइम नसला तर मग एकाद्या वेळेस करून जाते ती कर बाई म्हणतोय मी पण. कारण मग ते पण करत हे पण करायला होत नाही एकेकदा. हम मग डिस्टर्ब होतय. काय कराय काय करायलोय तेच कळत नाही मग.
कळत नाही होय नाही होतय तसं ते आणि काय आताच माहेरी असल्या म्हणजे आईच्या वढी आई वडिलांच्या घरात असतय तेवढंच विश्रांती मिळते नंतर काय हायचं की करायचंच हाय.
होय मग कस होतय ती कडं बोलायचं ते फोन ते फोनवर बोल जातय आण फोनवर बोलायचं ते तिकडं बोललं जातय आसं होतय.
होय होय नाही नाही फोकस राहीत नाही आपण बोलत होय होय हे मात्र आहे.
पण मला एकट्यानी विचारलीत जेवण कधी करणार आव मी त्यांना विचाराय लागलोय मम्मीला वाटलं तिलाच बोलाय लागलोय. ती माझ्यावर चिडली मी म्हणल तुला काय बोलना झालंय त्यांना सांगालागलोय म्हटलं फोन वरती. आसं हो
नाही आसं होतय खर हा ते माहीत नसतय ना समोरच्या व्यक्तीला म्हणून मी आता त्याला सासूबाईना तेच सांगितलं मला आवाज देऊ नका म्हटलं फोनवर आहे. म्हणजे आ ता आवरलय ना चुकून ते हाक वगैरे मारते म्हणून सांगतानाच सांगितलं हम्.
म्हणून मी आता कॉल चालू असला की नी हा होय तस होतंय ते मग कुठच लक्ष लागत नाही.
होय आणि आपण इकडं बोलतोय पण समोरचे व्यक्तीला वेगळ म्हणजे त्यांनी आपण म्हणार हे काय मी वेगळं बोला आणि ही वेगळं बोल असं होतं ना ते
ह होय मग तेच की आता कॉल चालू झाला की नाही बाहेरच येऊन थांबतोय मी
ह
आत पण रेंजचा जरा प्रॉब्लेम येतोय.
हा
मग घरचे बडबड करायलेत की मग काय कळत नाही मग त्यांच्यावर राग नि निघतोय ना तर त्यांनी तर राग करतात असं करत्यात.
करत होय हो हो आणि चिडचिड पण होते मुवी ना कारण काय कारण नसताना होते.
हम्म मग गप् बाहेरून बोललेलं बरं वाटतंय जरा मग घरात कोण नसले की घरात जाऊन बसायचं.
हा चालते की.
तुमच काय पेमेंट झालंय हेच्यामधे? आज त मेथीची भाजी आज मेथीची भाजी, बटाट्याची आमटी भात अ केले.
हुं, हुं तुमच्या इकडं बाजार कधी असतोय आठवड्याचा?
आमच्या इथं दोनदा असतोय आज एक असतोय सकाळी आमच्या इथं लवकर भरतोय आठ ते बारा, अकरा वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर शुक्रवारी असतोय हम् तुमच्या इकडं?
आमच्या इथं पण आज अस म्हणजे लांब लांब असते म्हणजे नाही म्हटलं तरी इथन दहा पंधरा मिनिटाचा रस्ता. आता वेगळ्या वेगळ्या शुक्रवारी असतोय. सोमवारचा असतोय बुधवारचा असतोय. हा अजून एक ठिकाणी ते कटलं तर हाय बाबा पाण्याची टाकी तिथं भरतय पण शुक्रवारी भरतोय.
होय का?
हा
हा
मग जिथं जवळ वेळ भेटेल तिकडं जाऊन आणयचं. नाहीतर म हितचं घरापशी पण जवळ पास एक छोटे छोटे दुकान आहे तिथं भेटत नाहीच काय तर एमर्जन्सी असली तर मग तिथनं जाऊन आणायचं.
हा हा हा चालते की आणि सेटला
महाग असते एक पाच रुपये दहा रुपये महाग असते.
काय नाही घ्या अ तू असं म्हणतस ना अ काय होत सांगू काय खेड्यापेक्षा म्हणजे सिटीपेक्षा खेड्यापेक्षा शहरात बरं आहे. सगळं तुला व्हरायटी मिळतात आमच्या इकडे असं एवढं काय भेटत नाही बाई.
नाही नाही तसं नाही खरं कस होतं माहिताय काय? अ आपण बाजारात जे आपल्याला भेटते ना स्वस्त त ह्याच्या रेटमध्ये मग ते कसं हेनी तिकडून आणून व विकतात ना ते त्यांच्या मग त्यांनी त्यां भाड्याला पाच, दहा रुपयां आणि वाढवूनच सांगतात.
वाढवूनच लावतात ते मग तर आहे आणि त्यांनी त्यांचं तेवढं कमीशन म्हणजे हे घेतातच. हम्म मला वाते एला अ अ कुठं बरं माहितय काय ह्याच्यापेक्षा पण मार्केट आहे ना तिथं पण मला वाटतं फ्री म म्हणजे फ्री म म्हणतो स्वस्त म मिळत असेल ना गोट सांगू काय? आपलं वैर हच्यामध्ये अ आसरा नगरच्या तिथं काहीतरी आहे ना ग ते बाार कोणतं बाजारपेठाय ते
आसरा नगर, आसरा नगर, आसरा नगर आता आठव ना मला आसरा नगर. आठवा लागलय तर आता नेमकं असं ते लोकेशन मला आसरा नगर
सांगली नाका
सांगली नाक्या जवळ,
होय तिथं ग बाजारपेठ आहे की कोणतं तरी? अरे! आपल्या येण्या जाण्याचा रोड आहे की गं तो
हा आठवलं आठवलं आठवलं तिथं होय तिथं पण शुक्रवारचं असतयं वाटतं.
नाही गं मंगळवारचा असतोय.
काय एवढं माहित नाही तिकडच एवढं जास्त काय कॉन्टॅक्ट नाहीत. त्यामुळे काय एवढं कळत नाही.
हा हा म्हणजे मला कसं आमचे सासरे जातात ना सासुबाईला आणायला. ते मंगळवारचा बाजार असतोय ना तिथं बाहेरचे पूर्ण आजूबाजूचे शेतकरी येतात तिथं. छान असतयं माळवं पण आणि एकदम अ कमी रेटमध्ये असतयं चांगलं असतयं.
हम्म हम् असलं मग काय एवढं माहीत नाही मला म्हणजे कस जास्त बाहेर नसल्यामुळे कीणी मला लोकेशन लवकर आठवत नाही असं होतंय जरा फिर फिरता फिरण ते असलं की नाही. जरा मग कळते लवकर असं मला एक असं म्हणजे मेन मेन पॉईंटच माहित आहे
नाही मी पण एवढं वीस वर्ष तिथं होतो पण मलाच माहीत नव्हतं काय सांगतेस सांग. आता मला माहित झाले लग्न झाल्यानंतर माहित झाले मा तिथंल सगळे
मेन मेन आहेत ना चार, पाच ठिकाणं ते पण आता माहीत झालंय ते पण जरा मी मध्ये पथकात होतो. ढोल ताशा पथक मध्ये ते मग मिरवणुका असायच्या त्यामुळं कणी ते आत्ता आत्ता कळालयं नाहीतर मला अजून, एवढे अस म्हणजे जास्त ठिकाणच म्हणजे? ऐकून माहीत असणार पण नेमकं कुठ हे लक्षात येत नाही अजून पण येत नाही मला
हा माहित आहे हे खरं हेच त्यालाच म्हणतात माहित नाही तुला
हम्मम् नाव माहीत आहेत खरं नेमकं कुठं हाय ते असं कळतं नाही. हम्म असं होतंय.
हम्म मला तर हे आधी म्हणायचे तू इचलकरंजीत राहिलेली आहेस नव्हं. त्यांना आणि माहित मला हे आमचे म्हणायचे गं तू इचलकरंजीचीच हाईस नव्हं म्हणायचे मला
होय म्हणजे कसं जर बा आम्हाला कोण बाहेर घेऊन जाणार नाही एकतर.
हम्म
आणि एकटं जायचं म्हटलं तर जाऊन ग एकट्यान काय करायचं असं होतय.
होय
मग तेवढंच काय तर काम असलं तर कामापुरतं जायचं काम झालं की गप्प घरी निघून यायचं. चां असं कोणतर सोबत असलं तर कसं होतंय? की बाबा जरा इकडे जाऊया हे बघून येऊया ते बघून येऊया. असं होतंय ना त्यामुळं जाण्यात ला येतंय एकाला दोघं असलं की, टाईम कधी निघून गेलेला कळत नाही. मैत्रिणी आता बघा कसं होतंय अ दोघी, तिघी नाही चार, पाच जणींची लग्न झाल्यात. आणि बाकीच्या आहेत त्या कोण घरातच असतय कोण घरचे सोडत नाहीत. बाकीच्या आहेत त्या जॉबला लागल्यात.
हा हा हा हा हा हा हां मग होतंय तसं सोड खरं प्रत्येकांच वर पडत हम्म म्हणजे आता जस्ट आता जर बघायला गेले तर एवन सगळे असे बाहेर फिरतेली म्हणजे, मुलींच्या मध्ये म्हणलेस तर ग असे घरात कोण अस बसत नाहीत ना म्हणून म्हणलं
हम्म नाही बसत सोडा खरं काय आता माझं पण कॉलेज झालंय आता काय कुठं जायचं तरी कुठं असं होतंय. मग मैत्रिणीकड सुट्टीला तिझ लग्न झालंय इतलीच आहे ती पण. मग तिझं लग्न झालं मग कधी कधी लईच काय कसं तर वाटलं तर मग तिच्याकड जात ते आता तिचं पण छोटं बाळ त्यामुळे जाईत नाही तिच्याकड कारण त छोटं बाळाकड बघणार का माझ्यासोबत वेळ घालवणार कारण दोन मुल आहेत तिला. आ आता किती चार पाच महिन्याच एक बाळा आहे आणि एक आता जातय अं काय मोठ्या गटात काय अंगणवाडीला जाते आता. ते त्याची शाळा ते घरचं नवऱ्याचं ऑफिस च ते बारक्या बाळाच काय काय म्हणून करायची म पण जाऊन मदत करायला काय नाही पण कसं होतय तिथं पण जाऊन घरातच बसायला लागणार.
बसायला लागणार आहे होय. नाही होतंय तसं सोड हं आणि कसं आहे सांगू आपल्या घरात जसं होतय ना तसं तिथं जाऊन लुडबुडल्यागतच होतंय ते.
नाही एवढं काय वाटत नाही आता जाऊन सवय झाल्या त्यामुळ!
झाल्या काय हा मग चालतय नवी जागी म असल की अवघड पडतय सगळं.
तरी पण कस जर असं इकडे तिकडे फिरायला जायचं म्हणलं तर कि नाही बरं वाटतय. जाऊन तिकड फिरूया करूया म्हणून जरा एनजॉय तेन करूया. आता कसं ते लहान बाळ आहे त्यामुळे त्याला एकट्याला सोडून पण जाता येत नाही आणि त्याला घेऊन जायच म्हणलं पण वातावरण पण बरोबर नाही उगच त्याला काय तर झालं तर काय करायचं.
काय करते होय आणि आता आहेच तस सोड खर.
होय!
ते म तर आहे.
आधीच तिला लय दिवसातन बाळ झालंय म्हणजे अ जे पाहिजेल होत ते आता लई दिवसातन झालंय त्यामुळं सगळं आणि जरा भित्यात ती!
भीती हा जरा हा नाजूक हा जी करतात नाही होतय सोड बाई आता तसं झालंच आहे.
त्यांच्या घरी व्यवस्थित असलेलं बरं वाटतय आपण काय कधी पण जाऊन लयच काय तर वाटलं तरी एका दिवसात जाऊन भेटून जरी आला जरी वाटत कॉल तेन असतोय सोडा आमचा एवढा काय विषय नाही.
हा अम काय जा आम्ही पण आम्ही भेटण आमच वर्ष ह्या वर्षात न त्या ह्यालाच होत य, पण आम्ही फोन वर म्हण किंवा मेसेज वर अस आणि अजून म्हणजे स्कूलचे आहे हम्म!
असतंय तसं.
भारी वाटतंय ते तर म्हणून, टायमिंग झालं? हो हो ऐक ना ऐक ना मी आता एकदा कॉल येतय का होतय काय जर झालं तर रिसिव्ह कर!
हा हा चालेल!
हम्म!